हा. आला आवाज?
हो हो. आला आला. बोला.
हो. म मगाशी तर दिसलाच नाही मला आधीचा.
हां का? झाले काम?
हो आम्ही यालाय अकोल्यालाए आम्ही क्लासले. आम्हाला कामाच काही एवढं लोड नाही.
नाही ग क्लास
हां.
हाव का? म्हणजे आता कोणते क्लास? एम पी एस सी चे की काय?
नाही नाही पार्लर कत
हा काय? आपल्या गट- गटा तर्फे आहे की तुम्ही स्वतःहून शिकू राह्यल्या?
नाही आपलं ह्याच्यातर्फे आहे ना? अ- आज-
आर टी हे. हा का?
तुमचा
मग तिथं मुग म्हणजे हे राय रायाले आहहे की येण जाण करता?
नाही नाही. रहिवासी इथंच थांबलेले आहे सगळे. येण जाण होत नाही ना?
हहां. तुम्ही कुठच्या राहणाऱ्या? हा. सौंदळा.
हम्म.
हम्म. मग आता किती- हा हा. मी मला असं वाटलं दानापुर च्या आहेत काय?
नाही नाही. मी इथंच की खंडेराव म्हणते
हा हा. इच्छीचा हाव मी.
हा. तेच त म्हटलं की आमच्या घरी त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहेत ना?
हा हा हा.
हा. म्हणून मग.
किती दिवस झाले जाऊन मग तुम्हाले?
ओके. दोन मिनट हं. टाकी भरली. नाही. हि ब ही. वरगी गाडी चा आवाज
ग्लास पडल्याचा आवाज
गाडीचा आवाज यांना बदल होणार आहे की नाही हा. आ ऐकू दे. ऐकू देवल.
मशीन चा आवाज
चाल्ला तिकडल्या यात चाल्लं. हाव नाही जातो खाली आता. हे माझी आहे का ह माझी आहे का हो माझीच आहे ना. हा बोला ताई
हां बोला बोला.
ह ते तुमचा झाला स्वयंपाक वगैरे
नाही हो इथल्या लवकर
हा चहा पाणी झालं असणार.
हा करू आता.
हा नवा.
हा.
हा.
किती दिवस झाले म्हटलं तुम्हाला जाऊ.
अ मला का पंधरा दिवस झाले.
हा का झालं असेल मग तुमचं ते हे पार्लरचा कोर्स.
अ नाही नाही तीस दि तीस दिवसा पस्तीस दिवसाचा होताना.
हा.
तर आणखी पंधरा दिवस राहणार.
आ होय काय.
हो. तुमचा झाला की माझ्या कॉल संपते. जेवण वगैरे सर्व इथेच आहे.
हा.
हाव जेवण आहे राहणार आणि शिवण कामवाल्या मुली होत्या. आणि ह्य पण पार्लरवाल्या खूप साऱ्या आहे. हम्म प्रॅक्टिस वगैरे मस्त होते ना मग.
हा हो.
ह म्हज नाय नाय मग काय तर, म्हणजे टाईमच नाही राहात.
नाही खरंच नही राहत.
कारण सकाळी तिथं साडे-नऊला हजर व्हावे लागते. त्याच्यानंतर एकडन साडे-पाच ला सुट्टी होते म्हणजे थंब लागले की सहा वाजतातच निघाले. आवर शोयर करणं आणि पाचला इथून निघालं की घरी यायला नऊच वाजतात.
हो खरंच वाजता ताई नऊ
मग कारण मी आता वट पौर्णिमेच्या वेळेसच आली होती ना.
हां.
तर दुपारला इथनं निघाली क्लास केल्यानंतर
हम्म हम्म.
नाही जाय तू आलीस मी, तर क्लास करून निघाली होती ना. त मला नऊ वाजले होते यायला घरी तर मग आणखी यांना बोलवावं लागलं हिवर खेडीला कुठलं ते कुठून ऑटो भेटला. बरं.
हा-हा.
म्हणुन मग आणखी तसं कसं एखाद्या वेळेस उशीर होते लवकर खुप प्रॉब्लेम होते.
हा.
हा म्हणून मगला जाऊ धशन्यवाद करून गेले येतच
हा
हा मी काल म्हणजे आज सकाळी काढले आता मी तुमचे नं दोन-तीन नंबर काढले, म्हटलं आता संध्याकाळी लाऊ आपण शांतता झाली की.
हाव हाव
हम्म आज सर्टिफिकेट पाहूं दोन-तीन जणींचे
हा
मं म्हटलं जाऊ दे ह्याचं झालं असणार पण तरी एक वेळ मंग म्हटलं ट्राय मारून बघू पुन्हा आल त
हा हा अन् मग तुम्हा तुमचे किती झाले?
माझे दहा का पंधरा झालेत, पंधरा पण नाय झाले पूर्ण दहा कंप्लीट झाले. आणि आता मी तुम्हाला लावेल त हा बहुतेक बारा का तेरावा कॉल आहे माझा.
हाव काय.
हाव तुमचे किती झाले?
आता मला हा सतरावा कॉल आहे.
बापरे!
हा आहो पुढे आव त मी त प्रयत्न करू राहिले पण सगळ्याचे होत लईच जणीला फोन केले सगळे म्हणत, आमचा टास्क पूर्ण झाला.
अरे ते पूर्ण झालेलं हाय हाय की नी, त्यांना ही लागतात ना फोन फक्त नुसतं बोलावं लागते. पण त्याच्या त पण बायां राजी नाय.
म ते तर नाहीच म्हणतात ना डायरेक्ट नाही म्हटल्यावर कोणाला आपण थोडी हे करू शक
तर काय करतात मग लागतच नाय ना परवा ना मी रात्री म्हणजे मला थोडसाचं टाइम होता. त मंग मी म्हंटल आज करून टाकू आपण कंप्लीट म्हणजे दहा तर कंप्लीट होऊन जातात म्हंटले आपले मी ती अ काढले त्यातले सुरुवातचे तीन चारी म्हणा मला म्हणा म्हणे नाही आम झालं म्हणे कंप्लीट आमचं झालं कंप्लीट मंग मी नाराज झाले, म्हंटल जाऊ दे कुठं हे करायचं म्हणजे फोन आपणच फोन लावा, आपणच त्यांना व्यवस्थित बोला, आपण तिथं तिकडण जसं पाहिजे तसा रिस्पॉन्सच नव्हते देत.
हा, मंग माले ही सांगा तेच झालं मग म्या त्यातून ते म्हणजे मग म्या म्हटलं जाऊ दे आता काय करायला नाय पुरंत हे
हा हो ना नाही मग असे आ आज मी आपल्या गावातल्याचे काढल्या होत्यात एक तुम्ही एक आपल्या त्या सीमाताई अ आणि आपलं लोनकर अशे म्हणजे जे आहेत पाच सहा जनी माझ्या ओळखी ओळखी खिच्या त्यांनीच काढलं म्हटलं आता या संध्याकाळी आपण लावून पाहू तवा तुमचा फोन आला.
म्या म्हटलं आता लावून पाहू पाहूत पाहतं मी आता जर असलं यायच समजा टार्कस राहिल तर बोलून नाही येईल ते म टाइम असलं तर राहिलं मग.
हम्म नाही ते काय झालं त्या दिवशी म्हणजे मी यानंले काय तुमचा फोन आला होता मला आधी
हा
मंग ते म ट्रूकॉलवर नाव आलं मग मी आणले म्हंटलं म्हणट बा मला कोणी निलेश खंडेराव आहे त्यांचा फोन आला होता त तुम्ही म्हटलं तुम्हाला फोन आला का गाडीसाठी होतं क काय? त नाय म्हटले पण म्हणे ते आपल्याच गावातले हाय म्हटलं हाऊ का मग म्हटलं मग म्हटलं मग बरोबर आहे ते कार्या अँप वर असणार. त्याच्यासाठी असणार मग म्हणे हव का हा म्हणून मग म्हणून मंग मी म्हटलं की तुम्ही चं
हा हा सोधड्याचे मीच केला असेन फोन तो
हा. कस म हा गाडीवाल्याचे कसे फोन आता- ना मग असं वाटंत बा, एखाद्यावेळेस त्यांचा लागला नाही की, ते मग मला माझ्या याच्यावर लावतान.
हा हा.
हा म्हणून मग-
बायच कमप्लीट झालं की, त्याच्या बोलणं जिवावर येते ते काही बोलत नाही.
नाही, तर त्यांचं होऊन जात- ना काही काहीच बायांचं असते की, नाही बाबा आपलं झालं तर दुसऱ्याचं झालं पाहिजे. नाही तर, काय काय बा बस माझ झालं ना, बाबा बस लय झाल.
लय झालं आता, सीमाताईच कमप्लीट झालं. तस समजा पंचवीस झाले, त्याचे पाच राहिले त्याइले तरी, नाही हे गरज समजा बोला. लागते म्हणून, पण तरी ते सगळ्यां सपोर्ट करून राहिल्या.
हाव.
मले पण समजा, जे राहिले असतील ते- तेच्या टायमातला टाइम काढून-
हो तुम्ही दोन वेळेस लावला, त्यांना मग नऊचा पुढ लावाव लागेल आता आज लाव- त्या दिवशी केला होता, त्या कामात होत्या.
हा.
चालू
आता सध्या ते मीटिंगले गेल्या, शैला रायनींच्या घराचा इकडे.
हम्म. हम्म.
आता येतील सहा, सात वाजता येतील वाटते घरी. आता बोलली त्याच्या संगाना मग तुम्हाला केला फोन.
हा हा.
हम्. पण तरी ते दाडगिळ टाकू राहीले. त्या म्हण, बोलून घे म्हण मी कामही करतो बोलतोय.
हाव, तुमचं झालं आता- कि मग मी लावीन तुम्हाला तुमच स्वयंपाक झाला कि, आठ आठ, नऊ वाजता लावला तर चालेल ना?
हो, हो, हो, हो.
हा, म्हणजे कसं नाही मगं तुमच्या याच्यात हे झालं पाहिजे ना?
नाही, नाही, स्वयपाक मी उरकून घेतो, आठ वाजेपर्यंत लेकरायच- हे होमवर्क ही होते.
बर. मग मी नऊ वाजता करेन, म्हणजे मंग माझाही एक होऊन जाते कॉल आणि तुमचाही होऊन जाते. हा, म आता दोन तीन दिवस तुमचा हा.
चालतय की, केलाच चालते ना, म्हणजे रात्री मला- करत जा तुम्ही, कॉल तुम्हाला टाईम असला की.
हाव, हाव, बर हा, हा. आहे
ह
आणखी आता पाहावं लागतील, बाया काढून-
पाहिज ना, तर सापडतात व्हॉट्सअपवर पा पाहिलं ना तर गप वर ग्रुप. परत जण पाय दिसतेस, कोण ना कोणी असते.
होा हो नाही पहाला गेणार आज काळालाग
पहिले तर मनात असं कि, ते पैसे तर येतच नाही, त्येचा काहीच नाही आहे उपयोग. असं पण ऐकण्यात होत ते, बाया म्हणत जात पण कोणी काय?
माग आलं होत ना ऍपच मागं पण आलं होतं ना
हा ना हा मागही आला होता तर याचे पैसे समजा जस एका कोणाला एकशे स तर असे काही दोनशे असेच पडले ना
हो का
हा तिसऱ्या महिन्यात आला होता हा टार्स
हा हा हो मी तेव्हा घेतली
हा नाही माझ्या फो फोनचा प्रॉब्लेम चाल होता तेव्हा आवाजच नव्हता आहे स्पीकर बिघडला होता तर मी केला नव्हता तो कम्प्लीट
हा तुम्ही कंप्लीट नशीन केला.
ह हा नाही म्हणजे माझ्याचा झालाच नाहीच नाही झाला
हम तर मग त्याचे काही पैसे आले नाही. मग बायन समजा काही काही बायन केलं नाही केलं काही असं की हात की नाही हाताचे पैसे
हम्म ते कसं आहे माहित आहे का त्याच्यात काय होतं मण माझ व्हिडिओ आला होता ना त्यात काय आहे आपण बोलतो याच्यात आपण हे आता जे बोलून चालो एकमेकीसोबत हे पोष्टट त्यांनी ऐकायला गेलं पाहिजे कॉल पूर्ण क्लिअर दहा मिनिटं असला पाहिजे
हा हा.
आणि बोलताना आपलं जे प्रायव्ट आहे डिटेल ते नाही गाव लागत असं त्यािच्यात म्हणणं होतं मग बा काय करतात कि बाबा हो आता माझ्या कानावर असं आलं की फोन लावून द्यायचा आणि साईेऊन द्यायचा नंतर आपण आपलं काम करत राहायचं म्हणजे जे घरात आपण बोलतो परा कच्यावर पण होऊन जाते
हा
हा ज झाला तर चालते
असं झालंच चालते
हा असं म्हणजे बाया म्हणतात पण ते जे पण गुगल सर्च करतो ना त्याच्यावर ते व्हिडिओ नाही आले का त्याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये असं सांगितलेलं ज तुम्ही दोघी बोलता ते आम्ही तो व्यवस्थित रेकॉर्ड झाला पाहिजे.
हा हा
आणि त्याच्यावर मग तुम्हाला पैसे पडतील तो कॉल जर पूर्ण कर न असला तर मग तुम्हाला शंभर रुपये पडतील समजा मी लावलेला असला तर मला शंभर तुम्ही लावला तर मग तुम्हाला शंभर मला ऐंशी
हा हा
असं आहे ज्यांचा क्लिअर होत ना त्यांना पैसे पडतील ते
म्हणजे आला समजा एखादा क कॉल असा गेला तर
आणि कॉल समजा नाही सम आता अ कॉल लावला तुम्ही मला मगाशी लावला की नाही मग तो उचलल्याने गेला की नाही तो धरण्यात नाहीयेत
येत नाही तो म्हणजे मग तो झालाच नाही असंच येते ना तिथं
ह तो रिजेक्ट होते मग आता हा झाला तुमचा तर हा तुमच्याला लागून जाते
हा मी तेच म्हून राहिली
हा असं ह्या टार्गेट लागते मग तो जो खाली गेला तो खाली चालला जाते तो नाही होतरलाय जातो ण असं आहे ते
हा ओके
का हवा बन
हवा पाणी आता इकडे आपल्या इकडे तर वातावरणाचं काहीच नाही होणार जऊन चालू आहे
हाव का आमच्या इकडे आला थोडीशी बद्दल आली आणि हवा पण सुटली मस्त
म आलं पाहिजेत ना पाणी. आपल्या इकडचे